हां बोला
हा आवाज य तो माझा?
हा आवाज येतोय बोला
आवाज वट वटसावित्रीची पूजा तयारी वगैरे कशी सुरू आहे तुमची?
होय चालू आहे.
अधिक, अधिक,
होय हो अधिक महिन्या मुळ हा.
अगोदरच
होय होय अधिक महिन्या मुळ पुढ गेली हा. हो उपवास करते ना
उपवास करता की नाही?
हो हो करते, करते. आता परवा कोकणात गेल्यावर फणस आंबे घेऊन आले पूजेला
बरं बरं बरं.
हा हा.
तर म्हणजे काही काही ठिकाणी मी पाहिलं आहे की काही काही ठिकाणी घरात पांद्या तोडून आणतात झाडाच्या. आणि मग वड पुजतात म्हणजे वृक्ष तोडच हा. किव्हा वृक्ष तोड करत हा हो. आणि दुसऱ्या दिवशी त्या फांद्या कचऱ्याच्या डब्यात टाकून देता. मग कसली तुम्ही बरोबर की नाही. म्हणजे त्या दिवसाच त्या दिवसाला महत्व अस आहे म्हणजे आता तुम्ही बघा. आपले हे सण कशासाठी आहेत खरं पूर्वीच्या बायकांना वेळच नसायचा. त्यांची एवढी कामं असायची त्यातून थोडा वेळ बाहेर बसून विरंगुळा एक त्यांना नटायला मोरडायला त्याच त्याच्यासाठी असायच्या
हा.
पण आजकालचे जे सण सण साजरे करतात की नाही त्याच्यामध्ये कसं होतय की ते त्या दिवसापुरतं महत्त्व त्यावेळी पुरतं महत्त्व एवढंच आहे आता गण पती विसर्जनाचं बघा तेव्हा हरताळक्या आणतात नंतर त्या कुठेही पडलेले असतात त्याचे मूर्त हा गौरी च्या मुकुट्यांचं पण तसंच नवीन मुकुट
ना जुने मुखटे हो ते प्रथाच त्यांनी सगळी
हो मोडीत काढलेली आहे, मग हे खराब आहे त्यापेक्षा तुम्ही मग करू नका, असा अनादर करण्यापेक्षा तुम्ही ते करूच नका नका ना बरोबर आहे की नाही, म्हणजे तुम्ही असं करताय की नवीन घ्यायचं म्हणून जुन्याला किंमतच नाही, कुठेतरी देवळामध्ये कुठ
ठेवलं पाहिजे, किंवा आपल्या शेतात वगैरे त्यांना हे केलं पाहिजे विसर्जित के केलं पाहिजे.
मातीच आहे ना ती माती असल्यामुळे, ते काही शेताला खताचाच वापर होणार आहे त्याचा.
तिथे विरघळून जाते ना.
तुम्ही महत्त्व का देेतात? मला असं म्हणायचं की, तुम्ही उपवास करण्यापेक्षा उपासना करा ना. तुम्हाला देव म्हणत नाही मला आणून तुम्ही तुमच्या देवारात पूजा असं देव कधीच म्हणत नाही.
म्हणणार नाही होय की.
आणि पाच फळे चाढा आता तुमच्याकडं पैसे आहेत, तर तुम्ही आणि व्या पारी पण त्या संधीचा फायदा घेत
फायदा घेतात, त्या दिवशी नेमकंच म्हणजे महाग विकतात.
हा शंभर रुपयाला आणि ते अजून एक प्रकार ये बघा, आता तुमची ऐपत आहे तुम्ही आणू शकताय. एखाद्या गरीब बाईनी कुठून आणायचे, नाही आणावेच लागतात. नाही असं आणावंच लागतं हे करावंच लागतं, म्हणजे तिच्या मनाला तुम्ही ओझं देत ना आणि पाच- पाच झाडाची पानाची पत्री ठेवायची अरे तुम्ही किती तुम्ही वृक्षतोड करताय त्या- त्याच्या हेच्यात दुसऱ्या दिवशी कचऱ्याच्या डब्यात टाक
कचऱ्याच्या डब्यात होय की. आणि तसं देव म्हणत नाही की मला असंच पाहिजे म्हणून, तुम्ही मनोभावे केले की ते पोहचत देवापर्यंत
मनोभावे तुम्ही तो -तो जो खर्च करणार आहे ना, तुम्ही सगळा त्याच्यापेक्षा तुम्ही मनोभावे कुठल्या तरी अनाथ याला किंवा कोणाला तरी अपंगाला अन्नदान करा. अन्नदान करा अन्नदान सगळ्यात श्रेष्ठ दान आहे, एखाद्या आ आत्म्याला तुम्ही आत्मा तुम्ही संतुष्ट करणं याच्या सारखं दान नाहीये. बरोबर की नाही, पण लोकांना हे पटत नाही.
पटत नाही आणि त्याला समाधान पण होत ना, त्याच्यानं आपलं भरपूर.
बरोबर आहे असं आहे, मला काय वा वाटतं की हे सण आहेत याला तुम्ही आधुनिकरणाची जोड द्या. ज्याच्याने नुकसान तुम्ही समाजाचं पण होणार नाही. आणि कोणाचा त्यातून फायदा तरी होईल, असं मला वाटतयं.
बरोबर.
आता बघा ते वट सावित्री करायची, मग ते कापसाचं वस्त्र करा मग बांगड्या आणल्या पाहिजे गं मग ते काय ते पाच फळ सुकामेवा पाहिजे हा, हा ते पाहिजे ते पाहिजे. आणि मग ते दुसऱ्या दिवशी कचऱ्यात टाकून द्यायच, अरे मग तुम्ही तुमच्या मते जर तुम्ही देवाला अस हरतालळका म्ह गौरीचे मुखवटे त्याचा तुम्ही मान स्मान करत नाहीये, तर तुम्ही आत्म्याचा काय करणार एखादा पशी आत्मा असतो, त्याच काय करणार? असं हे विच विचार आहे ना, आपण आता मांडले पाहिजेत बाय कांच्या मध्ये असं मला वाटतयं, आता वट पौर्णिमेला वड्याला पुजण्यापेक्षा तुम्ही, वड्याची झाडं लावा ना.
हा तेच की हा फांद्या तोडून आणण्या पेक्षा तुम्ही वृक्ष क्ष लावा हम.
आता काय काय ठिकाणी मी ऐकले की, नाही बाई आमच्याकडे बाहेर जात नाही आमच्याकडे घरातच पुजतात.
हो, पण तुम्ही फांदी तोडून आणू नका ना पाटावर चित्र रांगोळीन किंवा कशानं ह किंवा गंधा न काढा चित्र हा. काय देव म्हणत नाही की, मला फांदीच पाहिजे म्हणून
असं म्हणायचं जर, तुम्ही ते लागव त्याच तुम्ही त्याला जन्म दिलेला नाही त्या झाडाला त्याची पालन पोषण केली नाहीये, तुम्हाला तोडायचा अधिकार
अधिकार नाहीये बरोबर आहे.
आता आमच्या सोसायटी मध्ये ना बायका आहेत. त्या सकाळी मॉर्निंग वाँक म्हणजे सकाळ सकाळी चालायला जातात, चालायला जायच्या नावा खाली त्या काय करतात? प्लॅस्टिकच्या पिशव्या घेऊन फिरतात, आणि मला एवढं हसायला येतं ना. म्हणजे लोकांनी छान छान! झाडं लावलेली आहेत. त्याची फुलं तोडायची, आणि ती देवाला व्हायची. पण मी काय म्हणते, जर तुम्ही ती लावलीच नाहीये तर तुम्हाला हा अधिकार कोणी दिला. आणि दुसरी गोष्ट हा आणि मी म्हण जर हो, मला पण आणि पण ती दुसऱ्याच्या बागेत हा तोडायची हेच चुकीचं आहे, आणि दुसरी गोष्ट तुम्हाला जर दहा रुपयाची जर फुलं देवासाठी देऊ वाटत नाही, लाखाचे लाख खाचे तुम्ही त्याला नवस बोल ता बरोबर की नाही? ह हा. हे चुकीचं आहे ना, कुठलाचं देव मागत नाही अरे! त्याच्याकडे सगळं काही आहे.
आहे ना होय, तोच आपल्याला देतो आपण त्याला देणारे कोण?
आणि तो म्हणतो, माणसातला देव जगवा माणसातला देव तुम्ही आत्मा त्याला संतुष्ट करा, मला करण्यापेक्षा
हो, खरयं.
लोकांना आजकाल म्हणजे निर्जीव मूर्त्या ह्यांच्यासाठी ते काय पंचामृत करा मग ते सगळ्या गोष्टी करा, नैवेद्य आमच्याकडं लागतो. मग तुम्ही गणपती बसले ना, मग ते करण्यापेक्षा एखाद्या लहान मुलाला जेवू घाला ना. गणपती समजून असं मला वाटतय, असं काहीतरी उपक्रम राबवला गेला पाहिजे पण हे जर विचार आपण मांडायला गेलो ना, तर लोक आपल्याला वाट
हसतील हा हसतील आपल्याला हा. हम, बरोबर.
पण हे असं झालं पाहिजे, हा हिचं काही नवीन आता आमच्यात झालं नाही. हे तुझ्या सासूनी केलं नाहीये. आणि तू कुठली नवीन पद्धत पाडते, खरं देव खातो का? मला हा प्रश्न पडतो, खरं देव खातो का? देवाच्या नावाखाली त्या बायकांची सकाळ पासून किचन मध्ये किती धावपळ
हो तेच ना, आणि सगळं ओवळं सगळं काय म्हणतात ते?
मग गौरी बसतात, त्या दिवशी माहेरच जेवण बाहेरची शिळी भाकरी मग तुम्ही घरच्या लक्ष्मीला कधी देतात?
देता का, हो तेच की बरोबर आहे हो.
आज आज हो राबतच राहते, म्हणजे घरच्या लक्ष्मी नी ला नाही. पुजायचं पण मूर्ती पूजेला महत्व द्यायच असा माझा मु द्दा आहे बोलण्याचा म्हणजे. ह. हो बरोबर आहे आता मी म याला पण पाहिलं अधिक महिना आहेत. तर मग आईची ओटी भरा आईची ओटी भरा मग सगळ्या प्रथा सास रकडच्यांना देण्यासारख्या आहेत मग आईला दिलं तर त्याच्यावर पण आक्षेप आला. आईलाच का द्यायचं सासूची का नाही ओटी भरायची म्हणजे मला प्रत्येक नाण्याच्या जश्या दोन बाजू असत तात तसं विचारांच्याही दोन बाजू असतात म्हणजे त्यांनी त्यांनी तुम्हाला त्यांच लेकरू दिलयं एवढं. म्हणजे हस्त खेळत वाढवलेलं एवढं आणि त्यांना जर तुम्ही खणभर पीस दिला तर तरी तुमच्या पोटात दुखावं याची खंत वाटते याची खंत वाटते.
हो! आणि आपल्या मुलासाठीच ती मुलगी येते ना आपल्याकडे हं.
आणि त्या मुलासाठी स्वतःच्या आईवडील सोडत ते स्वतःच घर भावंड सोडते. आणि जरी म्हणजे तिचे आई बाबा जरी आजारी असले तरी तिला परमिशन म्हणजे तिला परवानगी घ्यावी लागते. मी जाऊ का?
तेच की आणि तुम्ही सासू सासरी आजारी असल्या तिनं सगळं करायचं. आणि तिची आई वडील आजारी असले की तुम्हाला तुमची परवानगी काढून जायला लागते. ती पण मिळत नाही.
आता मुलगी कशी पाहिजे तर आमच्या सगळ्यांना सांभाळून घेणारी. पाहिजे अशी आमची अपेक्षा आहो ती तुमच्या घरात नवीन येणार आहे तुम्ही तिला सांभाळून. घ्यायला हव तुम्ही उलट कसं बोलताय नाही. असं मला वाटत हो हो. हो आणि तिच्या वयाचाच तुमचा मुलगा अस त्याला चार गोष्टी नाही आल्या तरी चालत.
चालतात हो, त्याला काय म्हणतो आपण असूदे असूदे. पण तस तिला म्हणता का तुम्ही राहू दे ठीक आहे.
हम्म हम्म, आणि जशी जशी तुमची मुलगी आहे तशी ती पण कोणाची तरी मुलगी आज तुम्ही तिची काळजी घेतली ना. म्हातारपणात तीच तुमची घेणार आहे.
होय अगदी बरोबर.
हे असं मला वाटत की महिला सबलीकरण व्हावं.
झालं पाहिजे हा व्हावं झालंच पाहिजे ह.
तुमचे आणि माझे विचार थोडेफार तरी का होईना जुळतायेत मला याचा फार आनंद झाला आणि तुमच्याशी बोलून ही खूप बरं वाटलं ह हो आपण आता नवीन प्रकारे ह्या वर्षीपासून वटपौर्णिमा सुरुवात करूया कि वडाची वृक्ष हा देण्याची रोप देण्याची किंवा चार जणी ज्या आपल्या विचारांशी सहमत असतील त्यांना तरी आपण सांगून बघू बघूया कसे वाटतायेत माझे विचार?
आणि आपण मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये बसलं तर हे विचार मांडू शकतो आपण.
मांडू शकतो. चौघींपैकी दोघी जरी तयार झाल्या तरी दोघी पुढच्या वर्षी तयार होतील. हां हो.
ते सगळे लगेच बदलायला पाहिजे अशातलाही भा एखादी बदलली तरी पुष्कळये
हो चालेल चालेल ठीक आहे. चालेल धन्यवाद. धन्यवाद. हो.